हॅलो? हॅलो, मी ओ मनिका.
हां आलं ना नाव.
हां मी इतलं ते कार्या ॲप मध्ये जोडलेल होत ना.
हम्, ते नई बोलाचंय त्याच्यात.
मं
आपलं काय-काय आपण, असं रेग्युलर, आपण गप्पा कशा मारीतोतो तसं. इकडचं-तीकडचं. हां मल कापशे बाई बी करणार होते, त्या म्हणी मी करते.
हां मी लावला त्याला पण ते म्हणी आवाज येईन थोडा त ती य जया सरळ जाऊज मॅ आमची स्वराली रडती. मंत्यान कटक्या, म तो वाया जाईल का ओ कॉल आता?
दा मिनटं झाली आसन त नी जायचा वाया.
दहा मिनिटनी ओ लगीच उचलला अन् आणि आमची पोरी लाईस रडा लागली होती.
आरे द्या मंग वाया गेला त्यो.
हम्म, घरीच ओत्या का आज?
नाही ग तमाटे लावली.
टमाट लावले का?
हम्म, संध्याकाळी गावाला गेलो तिथून आलो. नाही-नाही घरी.
घरच्या मळ्यात लावली का? आणि ऋषीचे ज्याचे ते आय याचे वाद् जैन मंदिराचे गांधी.
इकडे ये बारा बिग्यात. ते धोक्याच ये. ये ना मी इकडे शेताकड ना शेताकडे येईणार नाही आम्हाला.
नाही का?
घरचेची ती.
ह अ्र ला आल वारतद
हा तेिथ अद्रक लाविले कापूस लाविले काही हे लाविले काय म्हणतेय त्याला
उगली की चांगली
नाही ग आत्ता लावलीय मी.
बर
हा.
हम्म पाऊस चांगला झाला काल आ? कार्तिक राणे.
कार्तिकची मम्मी कार्तिक नाही का कार्तिक दादू म्हणतो कोण आहे त्याला म्हणलं कार्तिकची मम्मी ते पोरालाओळखीती त्यो
हा कार्तीक ला ओळखीतो न तो.
कनी ग त्यांच असं जयमर
हा.
आता लयी येडा येऊन राहिले
हम्म फोन लावून राहिला काय त्याला?
नाही नाही कोण म्हणतो?
हम्म आन त्या कार्तिक नाही का ते शंकर काक तु बोलते अ ते
माहिती आहे त्याला पण मुद्दामग करूनलतो आला.
हा का कितीला आहे का त सायगाव टाकले ग द्यायला आेगावला
ना हा असे गावला आहे.
ह कित वेला आहे तो आता?
आठवीला गेला ना.
होव का?
हम्म त गेली सौ पाचवीला.
हो का दोघं तिकडेच वाटतं ते?
हा तिकडेच ये तो कुठे जाले
मग नाही जस गावताचे आमची दिदी उठा झालेट श ति म्हटलंचय आता या वर्षी गुरु ला पण नाही म्हणती मी म असुद्ध येत असुद्ध येत
अन मग कुठ जाती?
ये गावातच जाती आपल्या.
भाई व आता
आता जीवारी येतं पण मग नंतर चाला चांगलं राहत त आता जिल्हा परिषद काहीच घणार रहिली
हां मी निघन म्हणले तिला म्हणलं जाय पण नाही म्हणते ती अग आता ट्यूशन लावून देईल माहि तिला पण ट्युशनला उठायला भ बर शंकर चे सहाला.
हम अवघडेच ऊठ त्याच्या जिवारी येत पन नंतर चांगलं आता शिक्षण जर चांगलं घेतलं तर मग नंतर
पोरं त्यांच्या कल्याणसाठी जे पण केले बाय त्यांणार अभ्यास
तेच ना.
हो आता तू किती बीवकडे बाई
आता इतकं कॉम्पिटिशन वेन तरच्या लोक तर काय होईन तो सांगती नाही आपल्या
रोज्र ला आला असग कुडला आली इ जर दोससा आवली
नाही नाही रोजदारनी नाही लावल्या त काय चार साडी चार आगर होत त र
ह का
आम्ही घरीच लय तो आम्ही यंद सगळे काम घरीच केले रोजदारनी नाही लावली अजून लोक न लावले आता
हा शोबत यच त्या बाजवडीत लागल्या आता त्यांच यायचं काम नाही हा त्याय लागलत मी पहिला कॉल पहिला कल द्यायलास केल तर
म
तेनीच केलं तर मला एक वर्ष आला दहापासून मला त्याच येत राहतो
अगं माझं ग ना सबमिट झालं ग वाटतं
हम
हो सबमिट झालं वाटत त माझं ना तर येत नाही त नंतर सांग त्याच्यामु ते मा लागा नाच नाही
होा का नाही ते म्हणे माझी पंधरा कॉल ते झाले म्हणे
कोण
या शभ तही वनी वा गेली व त म अज कुणा्हा कॉल झाल्या बरोब सबमिटचं बटन दाबलं काय काण ते सबमिट झाले पहिले पूर्ण कॉल झाली पूर्ण हर पट्टी पूर्ण झाल्याच्या नंतर सबमिट करायला हो त्याला
मला तर हिरवी पट्टी नाही पिगळी पट्टी नाही पट्ट्याच नाही आल्या आधी सबमिट झालं त
नेमा याचे जिजवी आता अर्धी सळी अर्धी
आज ते बरोबर दहा मिनटं झाली का मग येऊन जाते ती माझं कसच नाही माझं कोणचीच नाही झाली
हा का हम्म
मला येईल नव्हत मग म नंतर ते काहीच केलं नाही पुढं काही कामानी केलं काही नाही ते दुसरे टास्क येत होते प काही केलं त हा ती ब ना
ह का यांचा नंबर द्यावर मला नंबर नाही मी थोड्यांला फोन लाईन मला नंबर द्या यांचा
बरं बरं दिली
हम्
काम काय ली वावरत
कामा काय आता हे दोघ मालिक पंढरपूरला जायले आणि पुोरी ग ममी घरीच रा त्यात कल्पना आज घरीच होती ख घोटा क दल बसल नाही आजुकं पशी नाही काही नाही गज गज गावत झालं आता
आणि मग दोघी जायचं काम हो नसं
हम्म हम्म हा एवटे जात मी पोरली महात्मच खायचं पेचं ोयचं राडा आणि तीन
हा एकत्रच येन पण अजून अजून एकत्रची ये ना
हा एककते चेम्याजुस अयो एककत
हा मग काय लागली बाजू कार्डाला पोरसमळीत असल ना?
नाही बाई पोरगिले बेकार ती काय समोन देती बाई मला तेंकर खात नाही बर समचं काय असं खात नाही कोणच्या हातान.
अरे देवा.
हम्म.
खात नाही म्हणजे मग अवघडच आहे.
तिच्यि मम्मीच्या हाताने नाही खात मी रोज संध्याकाळ आणि दिवटी तिला खाऊ घालायची तिला पकडुन, तिकडे.
इकडेच येती का कल्पना संध्याकाळी?
ह नाही मीच आग बी काय कारते सकाळी इकडे येत राहते स्वयंपाक पाणी करून पोराचे डबे तिकडे ठेविते आम्ही संध्या दिवसभर शेतात काम केलं संध्याळी जेवण खावण करून परत तिकडे जातो मग.
अरे देवा कुटानाच हाय तो तर.
हा बस कुटाना आहे मग काय करते आता.
हा आवघडच हे बाई.
हम्म, चहा पण झाली का?
हा चहा पाणी कव्हाची झाली ती चार वाजता झाली तर म्हटलं आवाजी भुकलाऊन गेल ती घरी नव्हतो आलो. बारा वाजता गेलो तर डारेक चार ला घरी आलो.
हम्म
आणि मग कुडं मग घेतले चहा न बिस्किट खाऊ चपन्नात या. शोभ काकूच्या गल्लीतला कार्तिक नाही का त्याची मम्मी.
हा आपलाच कार्तिक.
ह
काय म्हणु राहिल ता?
आत्ताशीक लक्षात आल त्याच्या.
हाव का.
हम्म.
कार्तिक होऊन उंच झाला बाई तो कोणी म्हणे दहावी, अकरावी आहे.
लय मोठा दीसतो गजु आता.
हा..
हा त्योच त्योच हा. नाही च्यव ये चू च्यू म्हण ती म्हणते सुरेश दादा सोबत आल तक्कर करती टमाटे तोडायला टरबुज तोडाला तो का म्हणला हा तोच.
हा टरबूज तोडायला आला हो तुमचे इथं तो. टरबुजाचे काही पैसे झाले भाव नव्हता त्याले आता.
नाही त्या टरबूजाला होता चांगला भाव या घरच्या टरबूजालाच नव्हता भाव.
हम्म दुसरीकडेब लावले होते का?
हा इथ घरी होतेना.
हम्म
तिथले चांगले सा सजली होती पण इकडचेच बांडळलं होतं काम.
तिला आहे ना झोपल्यावर लावायला पाहिजे होत पार.
मग ती कायची झोपती तिची मम्मी असली तरी माकडेयवु राहिली पळु राहिली मी इकडे मागे माग मागच्या रुम मधी येल तरी.
त्यािची मम्मी नाही तिथ
तिची मम्मीी आ तरी जाई ना तिी मम्मी इडे दि मागड पोरेली
तिले ते लळा लागेले ना आता अंगावर ख्याला तळाचा
आज दिवस सगद दिवस आहेव आता आता आजू तीन दोन तीन जणी लावलं मी आता जयश्री गावकू लावलं ते एक
हा
हम् पाच हेल दे पाचती
मला ते या नाही आता परत आले म्हण ते आता दुसरे आता पुढचा टास्क कमप्लीट करून पाहते पैसे येऊ राहिले तुला
पैसे आता पहिले असच लावते मी कॉल त्याला फोन पेच नंबर लावतोत ते शेव ये मानेस आधार कार्ड घेतलं त्याने अकाउंट जोडला आहे नि कााून त्याला
आणि ते आपल्याला जोडा लागते मोबाईलवर
ती मालक मी त्या त्यांच्याकडेच घेन जाला फोन तू येव टास् पूर्ण कर म्हणेी मुगोन त्या अश्न तेल ते्याल दाूमणे आपण
अर माग मे बी त्या अरचनाचाईला म्हणले होते म फॉलच बहिण नाही ती बहुती सबमिटचं बटन दाबले गेलं काय काण त वहिनाच नाही म
हम्म अमृता बी वाटते्याच्यात ना
हा अमृताी अमृतालाी करायचा नाही या खांदा
हम् अमृता मी आ तुमची नंबर नव्हत माझ्याकड
हा अमृतताच ऐका
हा अमृताचा मी आता जयश्री ताई कडून घेतला आणि तुमचा जयश्री ताई कडून घेतला आता तुमची नंबर फिट करा म्हणजे कधी काम पडलं लावलेत
हा
हम्
त्या दिवशी म्हणे किट घ्यायची किट घ्यायची मग नंतर काही म्हटलंच नाही पण
हग ते सुद्धा म्हणजे असं मग आगात बसत दि म्हणी मग कथडं काही म्हणजेस नाही जा ना काही विशेष नाही काढ त्या म्हणलेत मी
हा आम्ही काय एक घेतली म्हणा
हा आणि ते आता याची बी आकारत ते आणि त्याच्या एक एक ती म्हणी ती महागची असते म्हण नंतर
आम्याला तर एवढी घेतली जाता नंतर काही घ्यायची नाही मग बाय मिक्स सोडायचं सोडयं लावायचंय मला या वर्षी बाय मी कस सोडू म्हणलं अडीचशे रुपये लिटर ए ते गटाला गटाने घेतलं ना हा आणि गटाने घेत घेतला का दोनशे रुपय लिटर नच देते ती
आस अडीचशे लिटरन भेटतं का
हा असं तुमच्या सारखेल गट घ्यायचा असेल ना गटाच्या बाहेरला तर त्यांना अडीचशे अन् आमच्या गाटातले बाईन जर घेतलं ना तर ब दोनशे रुपये लिटर ए
हाव का
हा आणि ते एका एकटा टायमाला दोन लिटर सोडाच राहत मग इतके माग मागाचे तीन तीन चार चार हजाराचे सोडून तर येत नाहीत तिकड बाजार सांगवी तिकडं ते घाटावरचे लोक एक सगळे वरचे ते ना सगळं आहे ना बाय मिक यावर्षी त्यांना आद्र केले एक दहा दहा हजार रुये सुद्धा खर्च नाही आला
कोणतंही आपलं कृषीचं हे नाही का
काय
मी काही विचार नाही द्यायला
हम्म ठेवक मण चाल बघा ज अकरा बारा मिनिटं आले
झाली का पाउन घ्या नाही परत
नाही नाही अकरा मिंट आक्रमक हा
आवाज गुत्र का म्हन राहिल्या
ते शिरवी जायला का मग
हा हा हा ठेवा